येतोय आवाज?
हा येतोय तुम्हाला!
हो मला पण येतोय क्लिअर येत
अवो मगचपासना दोन तीन कॉल झाले पण अजिबात रेंजच नव्हती.
हा मग जरी रेंज नसेल सुरुवातीला आवाज नाही आला तरी बोलतच राहायच कॉल नाही कठ होऊून द्यायचा होतो असं थोडा वेळ हे
नाही म्हणजे कॉल लागलाच नाही अजिबातच नाही लागला
हो ह असं पण होत ह मग ते कधी
लावत होती तर तिचा बी नाही लागला आणि मी लावत होते तर माझा बी नाही लागला
होत त त्या म्हणून तर मी असं इथं वायफायच्या ह्याच्या रेंज मध्येच बसते बाहेर ह्याच्यामध्ये
मला माग अशी पण दोन तीन कॉल केले इथे गॅलरीत उभारा लाग आताी
नाही मी आपल्या हॉलमध्येध्येच बसून करते किंवा तिकड तर तो छोटा होता म्हणून मी तिकडे कोपऱ्यात बसायचे आता काय मी मोकळेचंय मग बाकी काय म्हणतेच बोला आता गेली गेली काय चाललंय बोल बाळपणीचा काळ सुखाचा आमचा घेर आता नातोंड खेवाचा काल आहे ना आता घरात मला कर्मी नशिबात आहे हे काम आहे म्हणून तरी नाहीतर मी वेळी झाली असते घरात काही सुचत नाही नुसत दहा दिवस घरात हा चिलबिल चिलबिल होती दहा दिवस आता येडी झाले म तु्ही पणा होन धोंड्याचा महिना अधिक मास केलं केलं हा तिची तिने माझी ओटी भरली आणि नंत तर मग जावया यांच्या मागच्या वेळेच आमचं राहिलं होतं जाव्याला प पुजलं तिने माझी ओटी भरली आणि ती आजारी होती म्हणजे तिला खूप थंडी ताप आला होता म्हणून जर आराम करायला आणली का आज जावय तिला घ्यायला आले ते प्रोग्राम ओरखला आणि ती गेली आणि मग मला काय दोन दिव कॉल नाही करा भेटला मग ती गेल्यापासून माझं चालूच आहे ग्रुप वर कोण असेल तर म्हटलं कराखरी पण सगळ्याच मला करतात मलाच नाही कोणाला
ह आम्ही म्हणजे आज नुसत मेसेज टाकूो कोणाशी फोन यायला लागेल
तसच होते
कोण फ्री आहे म्हणूस तर अस ऑनलाईन लगेच व्हॉइस कॉलच करत आता फोन ठेव एका त्या मॅडमचा फोन आता
मला पण आता तुझ्याशी बोलेपर्यंत मला सहा झाला कारण तर माझा नेटवर्क नेटपॅक संपलाय ना हे नाही म्हणजे कॉलिंगच तर रिचार्ज नाही मारलं पण वायफायवर
मी आणि दिदीनी रात्री आज दुपारी कॉल केला ना तेव्हा तुमची चर्चा केती मी म्हंटलं आमच्या मा
ते जाऊ दे मला आता तू सांग तुझी आता ठळक आठवण सांग आता चल
ठळक आठण म्हणजे
म्हणजे आता समजा क्लासमध्ये काय गमती जमती केल्या शाळेमध्ये काय गमती जमती केल्या कॉलेजला काय केल्या
हा हा हा क्लासला काय क्लास मध्ये पण मजा यायची तुमच्याकडेच क्लास होते अरे आठळक आठवण म्हणजे या म
मामा तर बड्डे ला बोलताना पण मामा यामाच बोलतात मामा नेहमी कधी पण बोलताना ह अजून पण ते हा फोन वर बोलायच किंवा बच बतात अज का क्ला का केय त्याने आठवत
नाही क्लास पण तुमच्याकडेच होता ना मामी
अरे म्हणून विचारतेय मग मग हा मग तेच ना मी तेच सांगितलं अशोक पण खूप मार खायचा आता कस आता तुम्ही माझ्याकडे हो तुमच्या गमती जाय आता मी जेव्हा क्लासला जायच तिथं कसल्या गमती गमती काय माहि आम्ही चार किलोमीटर लांबयचो क्लासला हा घरापासून च तो पण दहावीलाच असताना फक्त क्लास होता बाकी क्लास कसा असता तो माहितीच नाही फक्त दहावीला ते ते सर ऐकायचेच नाही जरा गणिताचा प्रॉब्लेम होता गणित भूमिती मग क्लास लावा आणि त्या ववेळेला किती माहिती पंधरा रुपये फी आमची पण होती पंधरा हा पण मग चार किलोमीटर लांब होतं मग ते व्हायचं काय सकाळी आठ ते साडे नऊ क्लास असायचा घरातून सातला निघायच तेव्हा एक तासात तिथे पोहोचायचो साडे नऊ ला क्लास सुटला तर घरी जाई जाईपर्यंत तर साडे दहा अर्ध्या तासात कसं तरी आवरावर करायचं क पुन्हा अकराला शाळेत निघायचं का बाराला शाळा तर तो क्लास नको वाटायचा कारण इ इतकी पळा पळ व्हायची इतकी पळा पळ व्हायची हा झालत आणि त्यांच्यातून कसं होत आम्ही जिथे क्लासला जायचो त्या ते स खूप खूप कडक होते खूपच कडक होते आणि मग आम्ही त्यांना ह म्हणजे ते शाळेत तर त्यांना घाबरायचोच घाबरायचो पण क्लासला पण भीती वाटायची आणि त्या क्लासला एवढे फ्री वागायचे एवढे फ्री वागायचे का तो मी नव्हेच त्यांच्यामुळे असं वाटायचं म्हणजे ते खूपच कडक होते आणि क्लासला पण भीतीच वाटायची त्यांची पण ते तिथे तसं दाखवत नसायचं खूप छान प्रेमाने बोलायचे मायाने बोलायचे पण असं होत त्यांनी एक गणित आपल्याला दिलं समजा नाही सोडवा का दुसऱ्या मिनिटाला त्यांची बायको आलीच हा जरा हा जरा एवढं करू लागा बरं जरा तांदूळ साफ करा बरं जरा हे एवढं हा आम्ही हस शाळेत तर एवढ्या कडक क ते बायकायचे नंतर मग परत काय मुलाला आणून द्यायची जरा ह्याला घ्या बरं मग ते सर त्या मुलाला खेळवत बसायचे मग आम्ही पण त्या मुलालाच खेळत बसायचो लहान होता सहा सात महिन्याचा बाळ त्यांचा मग ते गणित बाजूला ठेवून त्या परग्याशीच खेळायचं आणि मग नंतर कधीतरी लाज वाटायची एक वेळ तर त्यांच्या बायकोनी काय मला बरोबर आठवण आहे तांदळा्याचे पापड तळले होते आणि जेवढे ताटभर आणले सरांना दिले खावा ते नाश्ता नाही झाला ना तांदळाचे पापड ते बसले सर पण खात म्हटलं हा मग ममी नंतर विचारययच म्हणजे नाश्ता नाश्त्याला तळलेले पापड अ म्हणजे असे ते शिकवायचे खूप छान स्वभाला पण ते छान होते शिक शिकवायचे पण छान पण असं होतं का त्यांच्याबद्दल जी मनात एक भीती बसली होती भीती एवढी भीती का ते खूप कडक होते त्यांच्यामुळे एखादी गोष्ट म्हणजे ते बोलायचे का नाही समजलं तर परत परत विचारा मी समजून सांगेन अ दहावीचं वर्ष आहे महत्वाचं वर्ष आहे अ ते समीकरण पाठ करायला लागायची पायथ्या गोरचे प्रमये कसं का पण ते यायचं तर नाही पण विचाराची कुठे हिंमत कारण सर म्हणजे वाघ हे आणि मग हळूहळू एक झाली थोड्या दिवसाांनी झाली हा तिथे काय चालत होतं त एक आम्हाला गणित देवस्तर बायको आलीच हे एवढं करू लागा तेवढं करू लागा किंवा ती नळात जाऊन हांडा भरत ठेवायची आणि यायचे हांड्या भरलं आणून द्या बरं बादली भरले आणून द्या बरं कथेसर सारखे चालले आपल्या असं बाजूलाच असं त्यांची ओटी होती घराची त्या बाजू तिथेच आम क्लास घ्यायचे ना ओपन मग ते स सारखे बाहेर यायचे म त्यांना असं अमुकतामुक कामं सांगायची आणि त्या सरांची ती वाटायचेत रीती वाटायचे आता असं वाट म्हणजे तो काय बणतो ना बाळपणीचा काळ सुखाचा त्यावेळेला म्हणजे आता मु अशी टीचर लोकांसोबत फ्री वागतात तच्या लोकांबद्दल त्यांच्या मनात आदर नाही म्हणजे आदर नाही का रिस्पेक्ट नाही सरांबद्दल काय अस ह्याची भावना नाही एकदम म्हणजे कोण तू कोण नेहमी कोण बाजूने गेलं तरी आहे काय केसर आहेत त्यांच्या क तसं आम्ही म्हणजे दि म्हणजे समजा गाात जरी आपण खेळत असतो सर काय कामा त्यां धूम घरी पळायचो सराळी पाहिलं आणि दुसऱ्या दिवशी म म्हणजे आणि माहिती होतं का आज हे पाहिलं म्हणजे ते दुसऱ्यां दिवशी मारणारच मारणार हे माहिती होतं त्याच्यामु धूमप आताची पोरो नाही सरांच्या खांद्यावर हात टाकून बार म पण हॉटेमध्ये बस
तेव्हाचे शिक्षक पण तसे होते आताचे नाहीत तसे शिक्षक
हा म्हणजे रिस्पेक्टच करा त्याय काय सर आणि विद्यार्थी एकत्र बसून काही धंदे करतात कारण ते राहिलंच का
हा कालचीच अ श्रीच्या शाळेतली एक किसा झाला श्रीना मराठीचं लेक्चर चालू होत आणि ते काय झालं त्याला फाउंडेशन लावलेत ना तर त्याचा होमवर्क राहायला होता तर तो लिहत होता तर मॅडम त्याला एकदा सांगितलं नि म्ह त्या ठे म श रीडिंग चालू झाली मग त्याला वाटलं आता काय शिकून झालंय रीडिंगच चालू आहे मग चला आपण परत लिहावं म्हणून तो परत लिहायला लागला अक्षरशः त्या मॅडम आल्या आणि दोन चार पानं जेवढे लिहिले होते ना तेवढे सगळे पानं फाडले आणि त्याच्या अशा चिंद्या चिंद्या करून फेकून दिला बघा मग त्याला किती वाईट वाटलं आणि ब ती वही बी त्याच्या मित्राची होती अ
ह अरे पण त्या मुलाने अभ्यास केलेला तरी भले तू त्याचा एक फटका मारून सांगायच होता बाबा आता वढ असं त्याला म्हणायचं का आता तू इतकं लिहिलं ना इथून क लिहू नको बरं लिहिलं मी तुला पर आता लिहिलंच ना बाजाला लिहिलं तरी नाही ना फाडायचं
हा श्री आता सावीला गेलाय आणि त्यां शाळ क एखा टीचर वगरे आपण कंप्लेंट केली ना अक्षरश वर्षभर त्या मुलाला असं डोक धरूनच असते लय परशान करतात त्याच्यामुळे असं कप्लेट करताना पण अस वाटत करू की नको पण ते आवडलच नाही मला
नाही नाही नाही नाही पण त्यांना पनिशमेंट नाही पण त्या मॅडमला जाऊन तू बोलायचं त्यांना पण क ते बाबा ह्याच्या आवड सुशष्य आहेत का तुम् त्याच लिहिलेलं नाही ना फायला पाहिजे तुम्ही टीचर तुम्हाला तेचा बदल येवडी मेहनत घयुन लिहल्य ह तुमि तेला म्हणजे अशी वॉर्निंग दयला पाहिजे का बाबा इथून पुढे लिहिलंस तर बघा मी तुला मारेन किंवा तुझी व घ इथून पुढे नाही लियचं पण असं नाही करायचं आता मी समज तुला माझ्या मुलासोबत बच्चसोबत एक किस्सा झाला हो तो अकराला होता का बारावीला माझ्या लक्षात नाही त्यानी कॉजमध्ये मोबाईल नेला होता आणि त्याच्या सरांनी पाहिला सरांनी पाहिलं तर तो मोबाईल काढून घेतला आणि हा घरी येऊन मला सांगायला लाला म्हट त नेलाच का कॉलेज मध्ये तुझी चुक आहे ना न्यायच नवत अकरा बारा तु् न्यायच नव्हतं तुझी चुक आहे मी येणारच नाही मीण ज दोन दिवस थोडस हे कर त्यालाट्रिक घेतला नंतर मग गे ते सर ऐकत नाही तुझ्या मम्मीला घेऊन ये मग मी गेली आणि मला सांगायला लाग असा अस तर म्हटलं ठीक आहे सर त्याची शंभर टक्के चुकी आहे त्याने मोबाईल शाेत आणायलाच नाही पाहिजे नलाईन सु झाली आता एवढी वेळ त्याला द्या म्हटलं मोबाईल पण इथून पुढे जर कधी दिस परमिशन आहे त्याचा मोबाईल काढून घ्यायचा आणि पुन्हा तो द्यायचा नाही हे माझं तर म्हणतात असे पेरेंट्स असले का आम्हाला कोण बरवड अस पाहिजे म्हटलं
नाही मी पण शाळेत गेले की म्हणत असते त्याच काही चुकलं ना तो बोलतो पण जास्त क्लासमध्ये सगळ्या टीचरचे एकच काम म्हणजे अभ्यास पण करतो पण गप्पा बी तेवढाच मारतो तो साहावीला गेलाय हा म्हणजे हुशर पण आहे बर का बडा ततका मॅडम म्हणतात ना अभ्यास पण करतो बााते बी बत करता आहे अशे सगळ्या मॅडमची एकच कंप्लेंट असते त्याच्याबद्दल्
मग काहीतरी म्हणजे आहे त्याच्याकडे गं चांगला बोलता आहे ना बजर हा हा ऍक्टिव हो मला मनीषा बोलली डॉल डे जातो तो
डॉलीकडेच जातो आणि पहिलं काय झालं सुरुवातीला नर्सरीला गेला हो दो वर् झा त्याचे मग डायरेक्ट पहिलीला मग व कसं झालत नुसतं सिरियल प्रमाणे पाठ करायचं त्याच मिनिंग कायय ते समजून नाही घ्यायच
ह् हा नाही ते काय बघा आता आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आमचा तो काळ वेगळा होता बालबेचा तुम्ही झाले त आता ही मुलं आहे त्यांच अजून त्यांच म्हणजे जनरेशन जस जस बदलते तस तस ते त्यांच सगळं शाळेतलं सगळं वातावरण शाळा म्हण अभ्यास म्हण सगळं
हा आता चलाच फॉरवर्ड आहेत पण बरोबर का आता आमची परीक्षा होती ना मी तर माझ मी तर रात्र दिवस जागून ते अभ्यास करायचा हे ले ं काय नाही म्हणजे परीक्षेच्या टायमात पण नॉर्मल असतात झालाय आमचा अभ्यास
चल आपला आता वेळ झालाय ठेवूया ल नंतर मग काय बर मी कट करते हा तू नको कट करू
बरं तुम्ही कटकार